हॅलो हां. हां येतोय आवांज हॅलो
हां येतो कां आवांज तुम्हांला
आं हो मलां पणं येतोय तुमचां म्हटलं पाऊस चालू झाला सगळीकडे.
साडे हो हो हो.
सगळीकडे एकदम हिरवळ हिरवळ आहे. कसं पाऊस झाला चालू झाला म्हणजे कसं? शाळा ही ह ह चालू होऊन जातात सगळं कसं एकदम छान हिरवं गार दिसतं बाहेर.
दिसत नाही हो.
आणि पावसाळा चालू झाला की म्हणजे कसं सगळं सण वार येऊनच जात तात चार महिने एकदम खूप छान असं वातावरण होऊन जातं ना? हा तेच, तेच, तेच आहे जस पाऊस शळा चालू होत तस खूप म्हणजे सुंदर सुंदर वाटत जात बाहेर. एकदम छान हो हो.
हम्म तेच आणि कसं आता सगळं गरमीमुळे पण सगळे असे गर्मीने हैराण झालेलं असतात तर पावसान थोडस गार वाटतं जरा फ्रेश क्लायमेट तयार होतं चांगलं असं.
बरोबर आहे म्हणजे उकळत्या उन्हामुळे थोडस गारवा आहे. एकदम अस छान वाटत आणि बाहेर पण मस्त. तस सुंदर वातावरण होऊन गेलेलं अस ते एकदम असं हम्म तेच. आणि सुंदर अशा म्हणजे वेगवेगळ्या भाज्या पण आपल्याला रानभाज्या पण मिळतात. सगळं म्हणजे पावसाळा आला की भरपूर काही असं म्हणजे छान वातावरण पण होऊन गेलेलं असतं आणि सण सण आले तर अजून म्हणजे आनंद होतो म्हणजे नवीन नवीन ते बार येत.
तर हम हम झाडांना कसं त्या पावसाळ्यापासून सुरुवात होते. नागपंचमी पहिला सण आपला ते हम्म त्यापासून सुरुवात होतेच आपली.
हो श्रावण सोमवार लागून जातात मग रक्षाबंधन हो. हो एक एक म्हणजे हे चार महिने कसे जातात पावसाळ्याचे समजतच नाही.
समजतच नाही हो. हम.
आता पाऊस पण खूप चालू आहे.
हो हो हो हे घ्या हो. तेच आमच्या इथे पण चालूच आहे आता, आता सुद्धा चालूच आहे आणि कोकणात तर तर पाऊल चांगला पडतोच नाही म्हंटलं तरी बाकीच्या पक्षा हम् खूप छान असतं. चले हो हम् हो हो हो हो हो.
पावसाळ्याचं कसं म्हणजे बाहेर जायला थोडंसं कंटाळवाणस येतो.
असतं हो हो हो नाही. ते कसं? ज्याला भिजायची आवड आहे. तो बिंदास बाहेर पडतो. हो ज्याला नको वाटतं भिजणं नको वाटत तो त्याला वाटत अरे नको नको पाऊस पडतो आत्ता नको नंतर जाऊ. असं होऊन जात. चल
दोन वेळेस पण मग कसं जास्त भिजल्या ने ताप, सर्दी, खोक कला हे आजार येऊन आजारी पडून जातो ना म्हणून आता जे याला जातात हॉपिसला जातात कामावरती जे जातात. त्यांच तर रोजच रुटींग हे त्यांना तर पावसाळा म्हणा, काय म्हणा.
हो हो त्यांना जाणंच आहे. त्यांना जाणंच आहे हो त्यांना कंटाळा करून जमणारच नाही तिथनं जाणच बाहेर पडणंच आहे अक्च्युली खरंच हो
तेच तेच म्हटलं पावसाळाला की वातावरण खूप म्हणजे असं सुंदर होऊन
हो हो हो.
अ जमिनी रस्ते सगळं धुऊन निघतय एकदम ना हॅलो.
हॅलो हा. ते पावसामुळे थोडा रेंजचा पण इश्यू होतो ना त्याच्यामुळे ते मध्ये मध्ये आवाज कट होत येतो मला पण तुमचा मध्ये मध्ये येत नाहीये ऍक्च्युली हा
हा हा ते आणि नेटवर्क इश्यू पण असतो ना कधी
असतं हो हो तेच तेच हो हो हो.
त्याच्यामुळे काही आवाजामध्ये म्हणजे मध्ये थोडं ब्रेक. होतोच थोडा थोडा. हम्म हम्म तेच तेच.
बाकी काय म्हणताय बाकी झालं जेवण वगैरे तुमचं?
हो. हो.
झालीत आता काही नाही बाहेरच उभी होते तर बघत होते म्हटलंय एकदम वातावरण आधी कसे गर्मीमुळे कस दिसत होतं आणि आ आता कसं हिरवगार झालेलं आहे. असं वाटतं जमिनीवरती चादरच पांघरलेली हे हिरवीगार.
हो हो हो तसंच सजेच.
त्या प्रकारे हो हो होऊन जातं ना असं. हम्म.
गणपतीच वगैरे तुमचे सण कसं तुमच्याकडे गणपती असतो का?
हो गणपती असतो आमच्याकडे अ दहा दिवस म्हणजे अकरा. अकरापर्यंत अकराव्या दिवशी उठवतो दहा दिवस बसवतो कंटिन्यू असं.
हो का. हा आमच्याकडे म्हणजे माझ्या दिरांकडे असतो आमच्या घरी नसतो अस पण छान सुंदर वातावरण तेव्हा असं. हो हो पूर्ण दिव दिवस आम्ही तिकडं पाच दिवसाचा गणपती असतो मग. आम्ही पाचही दिवस त्यांच्याकडेच असतो सगळे एकत्र असतात. हो हो हो हो हो फुल एन्जॉय करतो. आम्ही तेव्हा तर ते कसं त्या त्या निमित्ताने सगळे एकत्र भेटतो बाकी एरवी कसं जो तो आपापल्या व्यापामध्ये असतो. त्याच्यामुळे कसं हा पण खूप छान मजा येते तेव्हा.
हो सण ते वार आले की ते त्याच तेच आहे. एकत्र आले की मज्जा अजून द म्हणजे डबल होत असते असं आहे.
हो हो हो हो काहीच.
अजून काय म्हणतात बाकी?
बाकी काय नाही बाकी ठीक चाललंय जिथे पावसा इथे ना खूपच जोर धरलायं खूप पडतोय जोर जोरात असा थोडा ब्रेक घेत तोय थोडा थोडासा ब्रेक म्हणजे पूर्ण पण ब्रेक नाही म्हणता येणार. पण नाही आता जोरात पडतो आता. चांगला दिवस एक चालूच राहणार हो. हा.
पण कसं आहे काय काही ठिकाणी खूपच आहे काय काही ठिकाणी जिथं गरज आहे. तिथं नाहीये काही काही ठिकाणी अजून पण तसं झालेलं आहे.
हो.
शेतकऱ्यांच्या काय पेरण्या वगैरे होऊन गेले.
बस, असतात हो हो हो हो. नाही जिथे गरज आहे तिथे नाही पडतं आहे आता न्यूज ला वगैरे पण सांगतायेत. धुळा साईडला त्या साईड ला वगैरे नाही पडतं आहे. पाऊस जेवढा पडायला पाहिजे तेवढा.
काही ठिकाणी आज इथे आज तुमच्याकडे तर आमच्याकडे नाही आमच्याकडे असलं. तर तुमच्याकडे नाही असं कधी- कधी होतं पाऊस असं पण चालू असतं पावसात. चं?
हा ह ह हच.
शेवटी ते निसर्गाचच आहे ते काय जीव सुरू तर झालेले आहे. पावसाळ्याचे दिवस म्हणज जिथं पडायचं तिथं.
तिथं चं पडणार. असतं बरोबर आहे हो हो तेवढी देवाची इच्छा असते जेव्हा देवलाचं.
त्यांच छान पीक येत.
हम्म हो हो हो तेचं हो.
याचं पावसाळ्यामध्येच हे होतात ना आपलं तांदूळ म्हणजे अ- ते तांदळाचं काय म्हणतात ना ते खेती होत असते ना भाताचे शेत असतात ना ते होत असतं वाटतं. किती
आमच्याकडे ते त्यातलंच होतं ना म्हणजे आमच्याकडे भातच जास्त लोक हे करतात. पेरणी करतात बाकी
ह् मग चार महिने एक कंटिन्यू ते भाताची शेती राहते का फक्त पावसाळ्यामध्येच? आणि म तर वेळेस.
इतर वेळी लावतात तेवा मूग हो ब हो हो हो नाचणे वगैरे पण होते आमच्या इथे. नाचणी वगैरे हो हो हो.
अच्छा, अच्छा, अच्छा.
नम का
हम् एक म्हणजे कसं सांगितलेलं आहे जेव्हा म्हणजे पावसाचं पण वातावरण असतं आणि गणपती पण आपण अकरा दिवस बसवतो ना तेव्हा कसं आपण गणपतीला म्हणजे आधी शेतकरी शेतातून माती आणायची आणि गणपती बनवाय चे तेव्हा ते कसं दूध दही तूप सगळं व्हायचे ना. आणि शेतातच म्हणजे पाण्यातचं विसर्जन करायचे छोट्या- छोट्या नद्यांमध्ये. ते पाणी ते भातांना मिळायचं म्हणे तर मग ते भातात म्हणजे प्रोटीन आणि ते सगळं राहायचं ना.
जायचं हा हा हा.
ते सगळं माहिती हाय भातांना म्हणजे, मग ते प्रोटीन मिळायचं व
हां हां हां हां हं.
तर कसे म्हणजे गणपती सर्वजण कसे, म्हणजे मातीचे ते नाही बनवत डायरेक्ट ते रेडीमेड असतात. प्लास्टर ऑफ पॉरीज चे
काय? हो हो हो. नाही आता पण काही काही हे करतात. आपला शाडूचा गणपती आणतात, मातीचा गणपती आणतात. आजकाल आता माणसांना कळलंय की? काय आपण कुठे चुकतो? आणि काय म्हणजे आपल्याला करायला पाहिजे? इकडे बरेचसे जण आता शाडूचा गणपती आणाय सुरुवात, बरच आम्ही सुद्धा शाडूचा आणतो. प्लास
हो का? अच्छा? नाही पण असं भरपूर कमी प्रमाणे आहे. आहे असं नाही. पण खूप कमी प्रमाणात ते आता जे मोठे मोठे ते तर मातीचे नाही होऊ शकत ना?
हो.
किंवा मग छोटे जे ते पण आहेत. ते कसं मातीचे कसं घरीच बनवू शकतो आपण. त्यांचे कसे फॅक्टरी नसते ना? तर मोठे मोठे गणपती ते काय साच्यांमध्ये बनवतात. आणि ते इझीली अवे्लेबल होऊन जातात. ना असं असत ना, आता बघ आपण मग गणपती बनावं म्हणजे, ते मेहनत पण असते ना एक आपली. माती आणणार, तिला चालणार वगैरे, कलर वगैरे करणार आकार देणार तसा
हो हो हो हो.
ती एक वेगळीच मजा अस
हं हं हं हं ह. वाटेल ते मिळतात. शाडूचे गणपती सुद्धा बनवून माहितेत. ते आपण त्यांना सांगितलं, ना तर ते आपण सांगीतल द्यावे लागते. हो हो. त्याच्यामुळे आताच ते गणपतीचे कारखाने पण मोस्टली आमच्या साईड ला भरपूर आहेत.
हो का? कोकणा
हो हो कोकणामध्येच. हो हो तिच्यामुळे असं घरोघरी जास्तीत जास्त करून गणपती असतच, अस आमच्या इथ
हो ना हो. नाही असं असेल, जे आता ज्याला म्हणजे पाहिजे तर मग ऑर्डर दिली की मिळतच असेल म्हणा.
हो हो. देतात बनवून अस
हं हं. तेच तेच ते भरपूर जणांना माहिती पडलेल आहे ना म्हणजे कस काय? ते नद्यांमध्ये, समुद्रामध्ये त्याच काय प्रदूषणच होत ते
होत हो. इथ नाहीये. हो हो. आणि ते विसर र्जन केल्यानंतर, पण ज्या म्हणजे गणपतीचे सगळ्या मूर्तीचा किती म्हणजे? छोटे छोटे तुकडे कसे ते तरंगतात. पुन्हा ते किनाऱ्यावरती येतात. ते खूप अस बघायला सुद्धा खूप अस तर, चांगलं नाही वाटत ना ते?
अं म्हणजे, आपण दहा अकरा दिवस आपण त्याची पूजा अर र्चना वगैरे करतो. आणि तेच अस नदीत म्हणजे, त्यांचे हात तुटलेले वगैरे ते म्हणजे बघायला खूप असं ते वाटत, म्हणजे आपण ज्याला देव मानतो त्यालाच आपण कसे टाकून दिलेलं असतं. अक्षरशः असं होऊन जाते ना. ते बघायलाही चांगलं वाटत नाही. पण मग आता तिथं विसर्जन तर तेवढच दिवस जो भगवान आपल्यासोबत असतात.
हो हो हो गरजेच आहे. हो हो ह
हो
चालेल चालेल ठीक आहे. चालेल आपण हो ठीक आहे. चला हा चल हा ओक हा